हा
हा आवाज यतो.
येत हा हा.
बोला काय केलं स हॅलो.
काही ना हा.
कोल्हापूर तुम्ही?
कोल्हापूर आमही कोल्हापूर नापूर जिल्ह्यातच तिथं रेंदाळ गाव नाही का तिथं आहे.
हा हा हा हा.
हा असं. तुम्ही कधी पसून करता आहे.
आत्ताच करालय आजपासून आता तुमचा दुसरा कॉल आहे बघा.
होय काय हा हा हा. माझे तरी आता हे. माझा हा कॉल आता असेल चौदा चौदा पंधरा असेल कॉल माझा आता-
हो हो.
म्हणजे मी कुणाला करायचं काय करायचं म्हणून लवकर केलाच नाही ना हे टास्क काय?
हा हा आता सोमवार पा सोमवारपर्यंत पूर्ण कराय. पाहिजे ब्लॉक होणार हो.
होय नंतर मग पुढेच टास्क येणार नाहीत नाही ते
हो.
पूर्ण नाही झालं तर ते म्हणून करायचं आता ते आणि जेवण वगैरे
हो जेवण आवरूनच बसले कोण नव्हतं आता एक कोण? उ म्हन होता. नाही आलाय काण फोनच कट केला काही खूप वेस्तच गेला. वा फोून
होय तस कट केलं तर वेस्टच जाते ना ते
किती ना आलाय काय काय नाही.
ह.
बघठी.
जास्त करून कसं लेडीज बरोबरच बोललं नाही ते बोलता पण येतय नाही.
होळ.
असं तर काय नाव होतं मग ते
माझ्या बहिणीन माझ्या बहिणीन केता बहिणीनी केल. ते उमन होतं दोघा तिघं किती भारी बोलायची. म्हणजे मी बारावी सायन्स ला ना तर मग ती म्हणजे अशी भरपूर शिक. होती लले भारी सांगायची त बोलत त पण छान असे. ऍक्टुरेट बोलत हे काय म्हणायचं काय नाही. माझ्या बहिणीच मी ऐकलं होत ना
हम हम हम नाही म्हणजे तुम्ही ते कट केला तेचं नाव काय होतं आता ते प्रथमेश वगैरे काय होतं काय
आता तुम्हाला कळयला काय पडलं नाव
अ तुमच्या हेला आता ते प्रणाली म्हणून काही नाव आहे ना
नाय नाय माधुरी
अ हा आत्ता आता न-माधुरी पडलं ते मॅसेज
आ हा मेसूज केलेला प्रणाली पडल्या असं
हां हाहा नाय ते तुम्ही कट केला म्हटलं.... त्यांना ते- ते प्रथमेश म्हणून हाय काय नाव
अं होय होय म्हणजे म आम-मी ते जरा माझ्या बहिणीनं पहिला टास्क पूर्ण केला आता बहिणीच्या अंडर तरी मी का टास्क करते बोलव तूच.. ए देव. होय.. ए वही दे की.. काय केलंसा.. प्रात्यक्षिक
ते कसं म्हणजे मला आता ते मेसेज आलाय नि एक मग ते डीपी मध्ये पडतं तमिश नाव पडलंय... हाय ते. मग ते लेडीज हाय म्हणाय लागल्यात. आता फोन केल्यावर जेंट्स असल तर ते.. मग ते लेडीज हाइत का जेंट्स हायत
ते आहे पाच वेळा भावाचा डीपी असल्यामुळं सगळे भित्यात आं
हां मग ते जेंट्स हाय का ते... ते मन तुमचंच हाय काय मग.. कोण
होय होय भाऊू लागतोय मला. आम्ही तिघजण आहोत सख ते सख भाऊ.. मग माझ्या मोठ्या बहिणीनं केला टास्क म आता माझी छोट आ मी छोटी करते.. मग ते जा डीपी लावलाय.. हम्म
हा हा म्हणजे अ ते नंबर पण तुमचं हे पण तुमचंच हाय काय
हा दोन फो दोन फोन आहेत ना तत्यामुळं वेग वेगळ हयात नंबर आहेत
म्हणजे आता तेज्यावर बोललं तर अ -लेडीज तुम्हीच बोलणार ना कोणतर लेडीजच
होय.. मीच की बोलणार
हां हा हा हा हं हं तेच हं म्हणजे काय ते समजलं नाय नाय त ह.... हा
मॅसेज केलाना त्या नंबरचा टास्क पूर्ण झालाय पण.. ऐक मॅसेज करतोय ना कोणतरी फ्री असलं तर ह्या फोनवरणच फोन करायचं
हा हां हा झालाय हा हा हं हं हं
एकदम कोण पण फ्री नसतं ना आणि एकदा कॉल केला की मग दुसऱ्यांचच मॅसेज पाडत्यात फ्री हाय फ्री हाय कुणा कोणाला करायचं
ते एकदम ते- ते तेन दहा -दहा मिनिटं होईपर्यंत आणि ते... क बिझी होत्यात
हो... आणिक तुम्ही मला करणारा मी तुम्हाला करणारा मग अस लय खूप वेळ होतोय हा
हम्म्म
होय जेवण स्वयंपाक आवरलाय
नाय आता करायचं हे कॉलमध्येच हाय आता करायचं बघा हे हे फ्री हाय तोपर्यंत भरभर करायचं म्हणून कणी ह्याच्यातच हाय अ हं मग तोपर्यंत मुलांचा अभ्यास पण होतोय
हां हां
काय शिकताय
बारावी आता
हा हां आत्ता-वी बारावी चालू हाय काय तुमची
हो तुमचं काय झा-झालंय
आ माझी नाई माझी धावी झाल्या मग लग्न झालं अ हं आता दोन मुलं हायत हं हं हं हं हं होय आता माझं लग्न हून पण आ वर्ष झाले नी मुलं हायत की आता एक पयलीला हाय एक स- सिनिअर के जी ला हाय
हा हा मग खूपच लवकर लग्न झालं की
होय लग्न ल लवकर झालंय
हा हा
तुम्ही कुठे असता ऍडमिशन घेतलंय म्हणजे कोल्हापूरमध्ये
घेतलंय की
हा हा
इकडं आमचं कुरुकले बीएम के
अं
गुरुकली बी एम के कॉलेज
हा हा हां
काम
होर
पुढे का शिकला नाहीस मग हिच्यात पुढे का शिक चकला नाहीचा म्हणड मग लग्न होऊन पण
आमच्या तिकड फॅमिली अशी ह होती ना जॉईंट फॅमिली होते आमच्या तिकडं मम्मीच्या तिकडं म्हणजे सहा मुली होत्या ना आमच्या असं चुलत सख्या असे मिळून सहा जण होतो मग ते आ चांगले चांगले स्थळ आल्यामुळ ते केलं नाही लग्न ते चांगलं स्थळ येईल तसं येईल तसं केलेत म्हणजे म्हणजे सहाच्या सा मुलींना दहावी शिक शव तस दहावीच्या व कुणालाच नाही शिकवले आणि तव्हा एवढ शिक्षणाच नव्हत नाही जास्त
हा हा
तो आहे
होय असं ते म आता घरीच असता काय वेगळं काय करता हा हा
आता तर घरीच अस असं आता तरी जरा डोक्यात यायला लागले काहीतरी भ घरात बसून असं हे करायचं ते बीकॉमचं वगैरे अस जरा अवघड असतय ना ते कॉमर्सचे ते
होय
हम हम हम ते अकाउंटिंगचे जरा अवघड असतय काय
अस बऱ्यापैकी आहे की सोपा आहे बऱ्यापैकी आपण जर सगळ स्व उतावण केलं तर सगळं सोपं जात केरळ नसल्यावर काय अवघडच जाणार
हो ते राय सोडा म्हणजे ते अकाउंटिंगच माझ म्हणजे असं काय आता मुलं जातेत नाही आता शहिला ते मग माझ अस डोक्यात आले नाही आता करायचं म्हणून बाहेरून परीक्षा द्यायची असं
चालतय की तुमचं जर क पुढं असलं तर चालेल करू शकता तुम्ही
हो इिथं चालतंय सोडा हिथं म्हणजे मिस्टर ते शिकवायला तयार आहेत पण
ह
ते अकाउंटिंगचा अवघड अस म्हणतेत नाही त्यामु जरा मीच थांबली ते
आणि अकरावी बारावी घ्यायच ऍडमिशन पुढं आता भरपूर आता हे पण चांगलं आहे. त होम गार्ड. तुमची जर तब्येत जर तशापैकी असली तर चालेल होमगार्ड ला
होय
गारडला दिवसाला तेराशे रुपये भत्ताय साडे तेराशे तेराशे. फक्त एक परीक्षा आणि रनिंग रनिंग कायतरी असते तर
हा हा हा ते असं होमगार्ड पण छान आहे. पण हे असं इथं चालणार नाही नाही घरात ते हेच आपण के ज अस घरात बस अस का पण करू शकतय नाही का तरी नाही ते मग ते स हम असं बी कॉमचं जर म्हटलं अस आपल्याला बारावीची जर असं एक्झाम द्यायच अस तर बाहेरून अस डायरेक्ट बारावी भरता येत बाहेरून परीक्षा द्यायची असली तर एक्सटर्नल
एस्टर्नल ला टाकाय पाहिजे आता अकरावीला तुम्ही जर दहावीस फक्त शिकला असत तर अकरावीला पण अकरावीला टा यच ऍडमिशन एर अरे अभ्यास करत राहायचं. अकरावी बारावी तशी करायची आणि पुढं कायतरी मग बघायच
अकरावीी करायच लागत काय?
होय डायरेक्ट बारावी लागत जाणार आ तुम्ही?
म्हणजे बाहेरून परीक्षा दिली तर असं बारावीच डायरेक्ट भरता येत म्हणत नाही फॉर्म मग कॉलेजमध्येध्ये पण जाऊन विचारले ना.
हा मग ते काय माहिती नाही मला डायरेक्ट तू बारावी ला ते काय माहिती नाही.
रक्ट म्हणजे आता तुम्ही शिकताय दहावी झाली आहे, तुमची ज नात म्हलं तर तुम्हाला येणार नाही नाही ते भरायला?
हो तसं नाही भरता येणार.
हा मग आता आमचं कसं होऊन आता भरपूर दिवस झालं मग आता करायचंय म्हंटलं तर डायरेक्ट बारावी ला फॉर्म भरायला लागणार नाही.
होय
म्हणून असं तुम्ही आता शिकताय म्हटलंवर तुम्हाला जर माहित असेल म्हटल ज माहि कमीी आल्यावर पण हेवाय होतय नाही ते
हो मा ह्या साळन पण खूप काय काय माहिती मिळते आपल्याला छान आहे काम.
छान आहे भरपूर माहिती मी त्या ह्याच्यातून हे आदी पण झाले की नाही जे तास एकदम असं हे म्हणजे भरपूर असं बोलण्यात म्हणा आपल्याला बा